हां ब, अं काय करतेस?
काय नाही, बसलोय.
हं हं, मी पण बसले. आवरलं जेवण, वगैरे?
हो आत्ताच आवरलं, तुमचं आवरलं का नाही?
आवरलं, अं सहज बसलोय, म्हणून म्हणले कॉल करूया. कॉल केला नव्हता, म्हणून. हम्म, म काय काय आणि
काय नाही.
अं. आणि काय नाही, मग हे जे येत तयारी झाली काय, म्हटलं गणपतीची वगैरे?
नाही अजून, करायची आता.
हं, म तेच विचारायचं होतं, कसं-कसं म्हणजे?
हम्म.
त्यासाठीच, ते बोलायलाच फोन केला, कसं-कसं असेल? तुमच्याकड ते न आमच्याकड वेगळ असतं, म्हणजे तुमच्याकड कसं को-कोकनचा भाग हं, बोल कि
हां. बोल, तू बोल.
अं म्हणजे आमच्याकड भारी असतय ना कोक कोणचान तें भाग य पडतोय, त्यामुळं असं गौरी वगैरे येत तात, त्यावेळी छान असतय म तेच तुला म्हटलं विचाराव, यायसाठी कॉल केला होता.
आमच्यावर हम्म हम्म आमच्याकडे पण काय घरगुती गणपती बसवतात, काही दीड दिवसाचा बसवतात. काही पाच दिवसांचा बसवतात, हम्म गौरी वगैरे आणतात. सगळ्या हम्म शेतात जाऊन गवर वगैरे घेऊन येतात सगळेजण.
होय आमच्यात
तुमच्याकडे काय मोठ्यान असतंय काय गणपती?
होय मोठ्यान असतय हम्म -भारी असतय अ - म्हणजे ती गवर आहे ना ती कोकणातली इथं आलेत ना म्हणजे ती अ- तीनच गाव कोकणा काढलं आहे ग. ते धरण हे असतय माहिती हाय ते धरणस्त
ह
लोक, म्हणजे ती कोकणातली आहेत. मग तेज तिकड राजापूरकड तिकडं गाव आहे गं त्यांच मग त्यांच मोठा असं तोय मग तिथं आम्ही बघायला जातोय, असं गवर तेन आली कने तिकड भरपूर असं खेळ -खेळत्यात आता. गणपती यायच्या आधी पंधरा- वीस दिवसापासन गाणी म्हणत्यात.
तयारी चालू असत्या सगळी.
अस होय, आणि गव -गव- गंती जाणा र असतय ना तिच्या आदल्या दिव शी तर पूर्ण रात्रभर असत्यात.
होय, पण गणपती जाताना सगळे असं दुख
होय जाताना मग कस तरी वाटतय, होय.
होय
आणि मग काय -काय?
मग आणि काय -काय नाही. अशे हिंदू धर्मात बरेचं सण वगैरे आहेत. गणपती कस
होय, भरपूर आहेत आप- म्हणजे दिवाळी आ
आम
आप- आपल्याकड दिवाळी जास्त म्हणजे हम्म हिंदू धर्मामध्ये दिवाळी जास्त साजरीे करत्यात जास्त लोकं म्हणजे आनंदाने तेन.
वर्षातला मोठा सण मानत्यात दिवाळीला.
अ होय.
हम्म सगळ भारी- भारी असतय म त्याच्यावेळी अस सगळ हा
चार -पाच दिवसांचा सण असतोय तो पण दिवाळी.
होय, पण भारी असते ग. तस चार -पाच दिवसाचा सण खर आधी एक महिनाभर सगळी तयारी चालू असत्या फराळ करा, हे करा, कपडे नवीन घ्या, सगळं घ्या. रांगोळ्या. पोरींची तर मज्जाच मज्जा असत्या.
होय लहान मुली हेंच्या घरात हे करंजी करायला जा तेंच्या घरात करंजी करायला जा करतात.
होय.
आता तुमच झाल असेल तर आमच्यात या आमच झाल की मी तुमच्यात येतो अस सगळीकडे चालू असते.
होय आणि सगळीकडे अस दिवा हे लावलेला असतात. अ आकाशात फटाके उडत असतात ते. भारी वाटते.
होय वेगवेगळ्या दररोज वेगवेगळी रांगोळी असत्या. लाइटिंग वगैरे पण लावलेली असते. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येतोय का माझा? हॅलो. हॅलो.